हो झालं तुमचं
हो आमचं बाकी आहे ग स्वयंपाक झाला काय काय खाल्लं तू
काय नाही मम्मी मिसळ केलती
मिसळ केलती हा मी नाही खाल्ली भूक नव्हती भात खाल्ला फक्त
अरे बाप रे मिसळ आवडत नाही तुला
एवढी पण नाही मनात असलं तर होय
आणि रे भात रेग्युलर असतो का तुमच्याकडे
हो
अच्छा भात म्हणजे खिचडी कि पांढरा भात म्हणतेस अच्छा नाही का आम्हाला तर खिचडी खूप ख म्हणती खिचडी पण आवडते आम्हाला पण मिसळ खूप आवडतेय ग बाई म्हणजे मी पॉईंट आहे मला खूप मिसळ आम आणि इकडे ना नाश मध्ये वगैरे तर खूप म्हणजे अक्षरः जेव्हा संडे वगैरे असतो ना त्यावेळी हमखास मिसळ असते म्हणजे असते आवडीने खातात आणि लोक
होय.
मी काय नाई मी खिचडीच केल्या आज पावसाचं वातावरण हो त मग संध्याकाळी ना मी ते आमच्या इथे नागलीचे पोंगे आहेत म ते तळले होते थोडे ते खाल्ले. आणि काही पापड वगैरे होते ते तळले. आणि त्या त्याच्यानंतर मटार खिचडी वगैरेच करू होऊन जाईल म्हटलं म एवढ्यात अस.
म भाकरी करत नाहीसाका तुम्ही?
भाकरी तेन दिवसा वगैरे असतात आग किंवा रात्री रस्सा भाजी जेव्हा करते म मी
हां.
रस्सा भाजी जेव्हा असते ना पातळ भाजी तर त्यावेळी म भाकरी करतो आणि भात पण करतो त्याच्या सो सोबत आणि सकाळी टिफिन असतात ना ग आमचे सहसा मग टिफिन मध्ये मग कोरडीच भाजी असते ना सुकी भाजी म त्याच्यासोबत चपाती करतो.
हां हां.
तुम्ही भाकरी कसली करता?
ज्वारीची.
अ अच्छा आमच्याकडे बाजरीे जास्त चालते ज्वारी ते चि भाकरी हाय हा बाजरी अ बाजरी माहिती नसेल ना तुला.
माहिती हाय की माहिती हाय करतोय की आम्ही लाल बाजरी का पांढरी बाजरी?
पांढरी बाजरी लाल बाजरी पण असते.
हो.
आई गं मी पहिल्यांदा ऐकली.
तयार आसतय की.
अच्छा तुमच्या शेतात काय अशी लाल बाजरी होते का.
नाई आमच्याकडे बाजारी नाई पिकत.
अच्छा.
आमच्याकड ऊस भात भात. मक्का, भुईमंगाचा शेंंगा, सूर्यफुल
अच्छा आमच्याकडे पण बाजरी खूप होते.
हां हां.
आणि म त्याच्यानंतर तांदूळ अच्छा आणि गहू वगैरे.
गहून नाही आमच्या कड.
हा.
ह ह हा.
म मुख्य पिकं काय तुमच्याकडे ज्वारी. हां बरोबर. अरे बापरे पाणी भरपूर असतं ना का तिकडे त्याच्यामुळे मग.
पाणी काय कुण कुणाची विहिर आसली तर त्यांच पाणी असत आ नाहीतर आमची का काय विहीर नाही जेव्हा कॅनल ला येईल तव्हा पाणी असत अन्नाला.
दरीत अच्छा आमच्या इकडे पण पाण्याच्या खूप प्रॉब्लेम हैत ग बाई म्हणजे इकडच्या तालुक्यांमध्ये वगैरे ना म्हणजे माझ्या माहेरच्यानकडे आहे. अ तर हे प्रॉब्लेम एक आता दोन किती चार पाच वर्ष झाली इतका दुष्काळ होता. म्हणजे तुला सांगू का आम्ही लहान असताना लांब लांब मळ त हंड्यातल पाणी व्हायच होत अक्षरश प्यायला पण पाणी नाही म्हणजे माझ्या माहेर अजून पण प्यायला पाणी येत नई म्हणजे ते विकत पाणी घेत्यात पिण्याच. आणि वापरायला आहे वाप आपल्याला भरपूर पाणी पण पिण्याचं पाणीच नाही अगं इतकां प्रॉब्लेम आहे तिकडे म्हणजे अक्षरशः जायला विचार करायला लागतो तिकडे जाऊ की नको आणि ते नाही का आपणच जेवण झालं आपण कस पा जेवण झाल्यानंतर हात धुतो ना त्याच पाण्याने धुतो ना
हो
पण मग तिकडे तसं बिलकुल करायला लागत नाही तिकडे जेवण करून घ्यायचं पाणी प प्यायचं जे पाणी असतं ना ते पिऊन घ्यायचं आणि हात मात्र बा दुसऱ्या पानाने धुवायला जाय इथं के प्रॉब्लेम येतात बापरे बाप
हम् हम् ह
आणि त्याच्यामुळे म जे मयात राहतात का त्यांचं ठीक आहे पण जे गावात राहतात का त्यांचे खूप हाल आहेत मग पाण्याच्या बाबतीत
हम्म हम्म
अससं...
हा हा... काय नाही फ्रेंडस आता माझ्या बरोबरच आहेत शिकते अजून बारावी...
हम्म हम्म...
कोणी क्लास आमच भरपूर लोक... लोकसंख्या आहे गाव मोठा आहे आमच ज..
हां मग ठीक असेल एम ए सीट झालंय तुझं...
नाही करायला...
का ग?
नाही केली मम्मीचा प्रॉब्लेम होता मम्मी आजार होती त्यामुळे केली नाही मी.... त्यावेलीसिस्टर आमची... प्रेग्नेंट होती त्यावेेळेस तुला बाळ झालं सगळं मलाच करायला लागलं..
अरे बापरे तिला काही लांब दिलंय का का जवळच ती...
आहे जवळ...
हम्म हम्...
घेतल ना अर्ध्या तासाच्या भाव आता दाहवीला आहे..
ह हा म तुझ्यापेक्षा काय एवढं लहान नाही बतो पण...
होय दोन वर्षाचा फरक आहे आमच्या दोघांच्या... बहिणीच्या आणि माझ्यात पण दोन वर्षच.. करतय घे...
ते लागे अगं मुली खरच खूप.. डिकेटेडली म्हणजे जेव्हा आता दहावीचं वर्ष... किं एक्झाम असतात ना मुली खूप छान करतात पण मुलं एकदम... टवाळगिरी आणि काय वेगळ्याच याच्यात असत... असतात ग ते... अस वयस ते खूप आल्लड असं त्यांचं एकतर आणि ते शान... कधीच होत नाही मॅच्युर म्हणतो ना आपण मॅच्युरिटी येतच ना त्यांच्यामध्ये बऱ्याच..
आणि आताची पोरत आताच्या पोरत... तंत्रज्ञानामुळे लयच पुढे गेलेत
अवघड आहे बाबा आताच होत खूप अवघड आहे खरंच.. आणि आताची मुलं कि नी शिक्षकांना पण घाबरत.. आधी ब किती घाबरायचे बाप रे आमचे टीचर... इतके डेंजर होते म्हणजे आम्ही खप घाबरायचो आग असं दिसले... तरी गल्लीत आता येत आहे आता आमची मी झेडपीतच शिकले ना जिल्हा परिषद त्याच्या शाळेत... अ खेडेगाव होत माझं तर इतके घाबराय... आम्ही शिक्षकांना शिक्षक जर असे गल्लीत जरी दिसले ना आम्ही पळून जायचो अग आणि आताची मुल टिचराशी चॅटिंग.. चैटिंग करतात इंस्टला... एड इंस्टा फेसबुक एड असतात. बापरे फ्री म्हजे इतके ते हे वाटत..
तंत्रज्ञानामुळे पण दुनिया बी आता हे झालीया...
विचित्रपणा वाढला ग सगळा...
होय...
च भांडी घासून झाले तुझे...
नाय आहे मी मम्मी... ते आता मी आजार आहे ना थोडी त्यामुळे मी नाही घसत...
आई ग काय झाल तुला काय झाल...
काय नाही काल अचानक एकशे चार ताप होता दुपार पासुन....
अरे एकशे चार म्हणजे खूप झाला ना ग...
हो दा... गार पाण्यानीअंघोळ केली दाखवाय गेले तर शंभर बरोबर शंभर ताप होता
अरे बाप
हम् ह आलय कामी काल अचानक कस काय एवढ झालं काय माहित मग बोलता पण ना आम्ही काल दिवस पर पाणी पण घ्याय नाही तोंडात आणि जेवले पण नाही दिवस
कोणी आजारी का तुझ्यासोबत अच्छ
नाही नाही कोण नाही आणि तस इन्फेक्शन होत नाही मला
हा म्हणजे म्हणजे तू अशी छान आहे तुझी इम्युनिटी चांगली मजेत ह नाहीतर काही काहीना बापरे असे आपले फ्रेंड शिंकलीत तरी सर्दी येते त जवळच कोणी असेल ना लगेच पटकनही कॅच करून घेतात बघ होते
होय एक कासनी सवय झालेली असते ना ती
अस काय मग स्वयंपाक तु क केला का आईने
मी काय मी नाही काय कराय सगळ फिरून दिला मनवन केला बाजार होता ना आमच्या गावचा आज बा बाजार असत मग बाजारला गेल ते हा बाजार भरतो मोठ्या प्रमाणात
हम्
हम बाजारला हम् कस शंभर ला सहा किलो आहेत
अच्छा स्वस्त आहेत काय महाग काय तिकडे कस भाजीपाला कोथिंबीरची जोडी वगैरे
आता ब महाग झालंय वीस रुपय पावशेर अस पस्तीस रुपये अर्धा किलो अस आहे ह
अरे बा मग तुमच्याकडे महाग मिळत अस वाटत ग मला आता हे बघ मी काल टोमॅटो महाग घेत बरं का टोमॅटो खूप महागेत सध्या मण हा इकडे वीस चारधहा वगैरे असे आहेत चाळीस रुपये किलो वगैरे आहेत आणि कांदे किने कांदेच वस्त आहेत तिकडे जे असे थोडेसे छोटे छोटे आहेत का थोडेसे लहान किंवा मग थोडेसे खराब वगैरे तरी दहा रुपय किलो नी आहेत आणिे अे थोडे व्यस्थित वगैरे कांदे आहेत का तर ते वीस रुपये किलो नी आहेत आणि कोथिंबीर हा अगं मी तेच ना तू सांगते ना त्या पद्धतीने मग आमच्याकडे भाव बरे आहेत हो असं आणि कोथिंबीरची छोटी छोटी मिळते आता दहा रुपयाने पण आता चांगले व्हायला लागले बा आधी खूप महाग झाली होती मेथी ती महाग आहे मात्र हा इकडे तीस रुपयाची आणि तीस रुपये शेपू होते इतकी सुंदर होती आता मी काल बाजाराला गेलेली
हा हा
शेपू त्या गावरान शेपू म्हणतो ना ती तीस रुपयाला होती आणि शेपू
हा
शेपू पालक पालक पालक असते शेपू महाग आणि हिरव्या मिरच्या पण काय त्याच्या खूप तिखट मधल्या आहेत तिस रुपये पाव पण आणि त्या थोड्या तिखट वगैरे असतात का रुपये पंचवीस रुपये अशा होत्या आणि